हा सर सकाळी माझ्या भावाच
त्या रामानुजकड दोन-दोन फोन नंबर हायत तेन हेच्यावर टाकलाय.
मग दोन्हीला दोन-दोन वेळा लावलो. त्याला एक अन, त्याला दोन वेळा, त्याला दोन वेळा-
माझ्या भावाचं पण केलंय मी प्रोफाईल टास्क कंप्लीट. खरं त्याला अजून- पुढचा टास्क आला नाहीयेत.
ना आपण व्हॉट्सअप ग्रुपला जेवढे त्यांच त्यांनाच येतय वाटत.
हम् ह ते ग्रुप
कारण की ते कारण की ते कथाच पण आलंच नाही मला पुढचं
नवीन अकाऊंट काढलीस मग तू
मी कायच केलं नाही सकाळी मला उठून फोनच आलं
त्या व्हॉट्सअप ग्रु प जॉईन झाल्यावर
हम्म
काय माहित काय है
माझं तर आता, सत्तावीस टास्क कंप्लीट झाल्या मधलं कोण केला काय मा
त्या रामानुज म्हणालता काय पण के चालतेय किती पण टास्क का एका दिवशी तू तीस तीस टास्क एका दिवसात आता केलीस तरी पण चालत
होय चालतय सोड, खर एवढं फोन कुणाला करायचं
बग की, मी म्हणल तुलाच करतो थांब
आणि हे आणि ते दहा दहा मिनिटं बोलायचं काय किती बोलायचं
दहा दहा मिनिटं बोलूया म्हणालोय मी. मला तर तेचच पडलंय की म्हणजे तिने सेकंड तेन बघत नाहीत नव्ह
अग आपलं रेकॉर्ड होतं सेकंड तिथं येते मग ते आपण क्वेश्चन देतोय ग म तिथं खाली येत ते आपलं किती सेकंद बोललोय ते
मी तर एकदाच बोललोय मग दहा मिनट
मी तर पाच कॉल ला दहा दहा मिनिटं बोलले त्यानंतर मग कमी कमी केलय
वेदिका पण पाच पाच मिनिटच बोलतो ती मला पाच पाच मिनिटच दोन कॉल लावलेली
हम्म
हो काय मी काय हाय
खरं येतात का नाहीत काय माहिती पैसे कमी बोलल्यावर
होय मला पण तेच म्हणायचं हाय
खर जेवढं
खर ते आपोआप झालतात आता बघकी माझं र मी एक फोन लावलेलो तवा म्हणजे लागलाच नाही आणि मग मी क म्हणजे पिक करायलाच आला नाही त्याला आणि मम्मी कट केलो आणि मम्मी कट केल्याव फॉर्म आलता म तो, मग फॉर्म आलता म्हणून फॉर्म भलाय लागलं दुसरा कॉल करायलाच येईना त्याशिवाय मग फॉर्म भरलो. मे दाखो बंद दाख कोल किती म्हणजे, कंप्लीट झालय टास्क एक असं.
आणि मग तिथं सेकंद किती पडलं?
काय माहित बघितलं नाही मी.
हम. माझ आता झाला आहे, तुला एक कॉल केलं काय दहा मिनिटानंतर कट करतो आणि अनेकदा करतो. आणि दहा मिनटं बोल. तु माझ तीस टास्क कंप्लीट होतात. बघूया आता काय य ते पुुढ!
होय.
ते मधलं कस काय झालं काय माहिती. रिफ्रेश मारल्यावर ते तसं झालं.
पण एकदा खर्च तुला माझी पाच होत मग पुढच येते काही नाही काय माहीत आज.
येतंय. लगेच तिथे सबमिट केलीस आणि खाली असते की क्लिक फॉर द न्यू टास्क क तिक ल लगेच क्लिक केलीस, की लगेच पुढच पाच येतात.
होय काय बघायला पाहिजे.
त्यातच मग ती परत रेश मोठीठी होत्या.
दहा दहा मिनिटं एवढं काय वाटत नाही खरं लगेच बोलून होते. म्हणजे आपला आपलं असलो तरो बाकीच्यां काय बोलायच का तर तू आहे वेदिका काशी पाय
आणि ते शिफाला मी केलंच नाही अजून.
शिपावर ती तर एका दिवसात तीस तास तीस केल ती म्हण!
हम.
असं रामानुजी साईडला तर रामानुजने त्याच्या बहिणीकडे फोन पक कडवला आणि गेला. आणि ती मला काय काय सांगत बसला दहा मिनिट तिच्या बरोबरच बोललय मी,
शिफा बरो मग शिफाचा सगळ टास्क कम्प्लीट झाल्यात.
म्हणाल्यात तिजी बहीण म्हणाल्या नाही ते तीच झाल्यात.
म तीसच आहेत की ते खरं
टोटल तीसच आहे.
हो तीसच कॉल करायची आहेत फक्त
नाही आत्तापर्यंत तीस झाल्यात असं म्हणलेली ग ती ‌व्हॉट्सअपला की आतापर्यंत जास्तीत जास्त तीस झाल्यात सगळ्यांच मी पुढची अजून दिली नाही मग साठ आहेत वाटत. काय माहित नाही मीकी नाही त्या पेमेंटमध्येध्ये गेल्यावर पण दोन रुपय दोन रुपये पण आले नाही मला अजून आणि ते त्यात म्हणजे भरायला पण ये ना इन्फॉर्मेशन पेटीएम गुगल पेची दे ना हे पाच टास्क पूर्ण झाल्यावर माझं बघायला पाहिजे एकदा